हॅलो
बोला
काय करताय
बसलेय
हो का चा पाणी झालं.
हो
हो का
हम्म
काय करतय तुमचं बाळ
खेळतोय आता आलो बाहेरून.
हो का.
हम्म
आणि दय
दिदी गेली क्लासला.
हो का
हम्म बाकी काय
काय नाई चांगलंय
हो का
काय चालयत मग काम गावाकडे
काय नई आता पाऊसच हाय सध्या चालू
हो ना
हम्म
आमच्याकडे पण भरपूर आहे.
हा आमच्याकडे पण खूप चालू आहे आज
हो का
हो काय जेवण बनवलं होतं सकाळी?
सकाळी काय बनवलं मी हॅलो
हॅलो
हा गिलक्याची भाजी बनवली.
हो का
हो
हम्म आम्ही शेवांची माझी बनवली होती आमशीरसा.
होय काय बाकी काय
काय नाही चांगलंय तुमच.
हो मस्त मजेत.
बाकी काय अजून?
काहीच नाही
आज बस उशिरा आली ना तिची स्कूलची.
हो का?
ट्रॉफिकमुळे त्याच्यानंतर पाऊस होता.
हां पाऊसमुळे.
हो थोडं लांब आहे ना इथून स्कूल.
हो का?
हम्म. असं मग यायला वेळ लागतो, यायला एक दीड तास लागतो तिला.
का घराजवळ नाही येत का तिची बस?
घराजवळ येती पण स्कूल मधूनच लांब आहे ना थोडं स्कूल.
हो का? हां.
सतरा किलोमीटर काहीतरी आहे.
हो.
त्यामुळे मग आणि त्याच्यामध्ये कसं हे पावसाने अ रस्ते वगैरे पण खूप खराब झालेत आता.
हां चिखल होतो ना
हम्म त्याच्यामुळे मग वेळ झाला तिला यायला.
हां बरोबर आहे.
परत काय धावपड असती घरी आल्यानंतर.
हां आता क्लास क्लासला न्या.
हो क्लासला सोडायचं परत अजून थोडा एक दीड तासाने घ्यायला जायचं.
हां तू पण चिडचिड करत असेल.
हो.
हां.
त्याला पण न्यायला लागतं ना सोबत.
हां.
रोज कुठे ठेवणार परत परत?
हो बरोबर आहे.
चांगलय मग. असं आहे.
झालं का त्याचं पण जेवण वगैरे?
हो.
काय खाल्ली त्याने आज?
त्याला पण आपण जे खातोय तेच दिलं.
हो का?
हो.
हम्म.
टिफिन देत असेल ना ती?
हो टिफिन पण नेते आणि नाश्ता पण नेते ना.
हो का?
हो.
कितीला येती म्हणली सकाळी
सकाळी जाते सून घरून सव्वासात ला जाते. दुपारी साडेतीन ला येते.
हा...
ह त्या मुळे
हा...
आठला असते तशी स्कूल आठला चालू होते.
हा टाईम लागतो ना जायला पण
हम मग त्या मुळे लांब आहे ना मग
हा.
बशा
नाही ला
बाकी
हा ह
हॅलो...
हॅलो...
येतोय आवाज
हो येतोय ते आमच्याकडे टूलर ड्रिल मशीन चालू आहे ना त्यामुळे ऐकू नाही येते. हॅलो....... हॅलो
काय
आवो आमच्याकडे म्हटलं डिल मशीन चालू आहे ना घराजवळ त्यामुळे ऐकू नाहीयेत म्हटलं आवाज
हो का...
हा....
बरं बया
हा....
हो आत्ता लाईटीचा पण खूप प्रॉब्लेम झालाय आमच्याकडे आता सकाळपासून गेलीय सात वाजेची आता येणार नाहीये दोन-तीन दिवस म्हटले.
बापरे तुमच्याकडे तर लाईटीच आमच्याकडे आठ आठ नऊ दिवस पाणीच नाहीये येत. प्यायला
हो का पण आता पावसाळ्याचं तर यायला पाहिजे.
नाही नवं येत नाही नवं आता बरोबर आठ दिवस झालेले पण अजून नाही आलेले.
होका
हम पाण्याची खूप अडचण नाय ना इकडे गावाकडे हॅलो...
हो का
हा ना तेच हॅलो.
हा बोला.
हॅलो...
पाणी पाणी नसेल तर जमतच नाही म्हटलं.
हा बरोबर आहे ना पाण्याशिवाय काहीच काम पण होत नाय ना दुसरे हम्म
आ स हे. पाणी तर काय सगळ्याच गोष्टी लागतय म्हटल्यावर.
हा
हा.
तुमच्याकडे येतं का पाणी व्यवस्थित?
हो आमच्याकडे काय चोवीस तास पाणी असतय.
हा ह.
आमचं कसं आम्ही स्वतः स्वतःच हे केलेलं आहे ना बोर वगैरा
हा बरोबर
त्यामुळे
हम्म आमच्याकडे पण आता केले काही लोकांनी केले. पाणी नाही येत ना.
पण आमच्या इकड लाईट नाहीये ना लाई लाईट असले तर भरता येत
हा बरोबर आहे ते पण. आमच्याकडे लाईट असते, पण पाणीच नाही राहत.
आमचा असा प्रॉब्लेम आहे.
हम्म
आता बघू काय कधी येते?
अ दोन दिवस म्हटल्यान की चिडचिडच होणार. हॅलो
हॅलो, येतोय आवाज?
हा येतोय मधलं लाईटनसल्यावर चिडचिडच होणार आता दादूची.
हो त्यामुळे तसच होता येईल परत.
हम्म.
पण आताच पावसाळा चालू झाल्या पाासून जरा जास्तच प्रॉब्लेम येतो इकडे.
हा ते थोडं पण पाणी पडायला लागलं का लाईट लगेच बंद करतात.
हो
हा.
तेच
बर बर.
बाकी काय तुमचा छंद वगैरे?
म्हणजे मी मशीन क्लासेस तेच आवडतं जास्त करून.
हो का?
हा. तेच. हम्म इंद्रायणीला तर खूप पाणी होतं ना आता मध्ये?
हो हो.
ना.
खूप पाणी होत आता.
हा घर पण डुबले काही.
काय?
घर पण बुडल मणल त्यात काही
ऐकायला नाही आलं?
आ हो म्हटलं घर पण पाण्यात गेलेलं काही
हो हो पाणी भरपूर असल्यामुळे झालं ना ते. हम्म.
तेच.
तेच.
काय म्हणतोय दादू?
च्यावी पाहिजे बाहेर जायचंय पाऊस येतोय काय करायचं आता?
हा बरोबर ये.
ते कस पावसामुळे घरात त्याच्यामुळे त्या कंटाळा येतो ना सारखं.
हो बरोबर आहे न आणि लहान मुलं मग अजून ते हे करतात चिडचिड.
आस
हम्म.
खूप चिडचिड करतो तो बाबा.
हा लहान मुलं जास्त चिडचिड करतव
एवढय.
हम्.
बाकी काय अजून?
अजून बाकी तुम्ही सांगा तुमच्याकडच काय फेमस आहे?
आमच्याकडे पुण्याला हे भाकरवाडी फेमस आहे. हम्म हम पण एवडी नाहि टेस्ट तेवढी नाही मिळत पण म्हणतात फक्त म्हणायला आहे तेवढं
हाय आणि मुलींसाठी तर खास करून तुळशी बाग
हो
ह
तुळशी बागेत काय तर काय सगळं आहे सगळं मिळतं तिथे.
ह.
हम्म. तस काय वाटतं ते आपल्याला फक्त काही नाही फक्त किती दहा पन्नास रुपयाचा फरक पडतो जास्त नाही.
मायव्ह
पण आपल्याला हे लांब असलं तर पुण्यात हाय ते मेन पुण्यात. आता इथून जायचं म्हटल्यावर तिकडं किती आपल्याला दगदग आहे रेल्वेची वगैरे
हव बरोबर आहे.
त्यापेक्षा आपण विचार करतो की जाऊ दे पन्नास तिकड इकडं भाड्यान घालवा
हा भाड्यात पण तेवढंच लागतील ना इकडे पण तेवढंच लागतील.
मग त्यापेक्षा नाय गेलेलं बरं. आणि लांब पडत ना ते खूप लांब पडतं इथून.
हा
त्यामुळे असाय कोणी एवढं जात नाही एवढ आता सध्या तर गणपती मुळे खूपच गर्दी अस़ल.
हा आता गणपतीमध्ये त्यामध्ये खूप असतील तिकडं हम्म.
गणपतीमध्ये खूप गर्दी असते, पुण्याला म्हटल्यावर गणपती त्याच्यानंतर पुण्यापेक्षा कोकणामध्ये खूप छान असतंय गणपतीचं.
हो.
हम्म.
आमच्याकडे पण खूपच भारी असतो.
हो का?
हां.
हम्म हम्म.
चालेल मग ठीक हाय.
हो